बोल ना ते जिरो पडून गेला जाऊ त्या
पहिले उचललेस नव्हत आता मी हिरो बटन दाबू राहिले दाबू राहिले ते उचललेस नाही.
हा होऊन जात एखादे बे जाऊ दे एखाद झाल्यावर काय उल तरी
हम्.
बोला आता तुम्हाला परत एक करावं लागेल मग मला काय झाल्यावर
हो का.
हम्म मग पाच होईन तुम्हाला पूर्ण सहा होहीन पण माझ एक गेला असं
हा.
एखाद्या वेसना असं हेऊन जातं ते हँग झाल्यासारखं ते उचल्यालं जात नाही.
हा ते दबनाच नाही ते.
हम्. हो ते जेवण बीवण केलं का नाही मग.
ब हॅलो कळडे आता
हा.
बर मोबाईल पाहयचा दुसरं काय?
मोबाईलच दुसर. मचा फोन आलाता. ते म्हणे फोन करून नऊ दिवस ल म्हणलं काय आचा कॉल चालू होता म म्हणे बोल म्हणे.
घऊन गेला का?
हा ठेवला त्यानी बोलून ते ड्युटी नसली का मग करताना ते ड्रायविंग करताना बोलायला चालत नाही त्यांना पण
मबाई
हा मग एखाद्या वेच असलं क बोलतील.
क चलाली गाडी.
त्यांच्या आता ठाणे सातारा होते आज ड्युटी सातारा
चालवा लागतय ना.
आ.
भाजरी सग चालवा लागतात.
हा शक्यतो रात्री ज एखाद्या दिवशी भेटते ड्युटी पण मग डेच्याच राहते दि जास्त नईट चेनला आत.
मी बर डी चक
हा त्यांना काय महिन्यामधून वीस दिवस कंडक्टरच राहते त दहाच दिवस ड्रायवि्हंग असतील. त्याच्यात पण हा आता तू येनवन येन त्यांना
ह का?
दोन्ही काम आहेत हा पंधरा दिवस ह पंधरा दिवस ती रााती. पण मग काही काही लोकांना ते अ. मशीन वगैरे नाही राहत ना याच्या कंडक्टरच्या मग त्याच्यामुळे जास्त करून कंडक्टरची डुटी रााते यांना
हम्. बर आहे ना त्याच्यात बी म्ह राहत बायाचा हाप काढा मग माणसाचं ध्यान वा वन फोर
हा प्रॅक्टिस झालीनंतर ना आता ते बट. न आपल्याला कशी एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस होऊन जात त्यांना काही वाटत. ते साधा बटनाचे अ.
द
गोष्टी साराज राहतो बाई पण आपण म्हणतो पण मी तेच म्हणणार संत्या मंद्यान व ते म्हणते मग रो पन्नास मास जड आणि पन्नास उतर ते म्हणे. टायमला की कधी दहा दहा पंधरा पंधरा सिटीत कश राहते ट्रॅफिक मध आपल्यासारखं थोट ना गावात बस सटँड रुबाईन बसा दोन चार जण सारे बाचा पाचापाच बस. ख उठून पळत.
होस त्यांट कड मे गात.
हा एवढं जाण कोणा किती काय दिले सगळ पैशाच काउंट पाहिजे ना सगळी टोटल आली पैसे ते उलट्याली असे जेवढं मशीन न आकडा लागवला तेवढं आला पाहिजे आपल्या रकमेच बी असं रते हम आपण म्हणतो पर कोणती ड्युटी बी सुखाची नाही हो स्वप्नाली ताई
हा हो ड्युटी बीच म काही नाही बरोबर आहे
कोणती पोललीस असत नाही उठ पळत त्यांना कोणत्या सणाला घरी नाही कोणाला काही नाही ड्रायविंग म्हणल्या गाडीच अल घरच्यांना वेळणं हेच खरंच आहे मी नाही त्यांच्यासोबत नाही भांडता असते पण मग आता काय मला मती बघ देऊ का सोडून
हो नाही तर आता एक दोन दिवसच नका इव दीउ वर आपल्याला का सोडत
अ मला कधी कधी म्हणते तू तर समोर ताट वाढेल त्या लात मार्याला लवरेल म्हणे मग मला आता
कधी कधी राग येऊन जात आपल्याला
मग त्यांना म्हलं मग ते आयुष्य चांगलं म्हणतायस तुम्ही तिकडं मी इकडं इकडं फिरायचं नाहीकडं काही नाही काम काम काम नाही तर काय
हो म्हणजे वय आपलं फिरायचं त्याच्यात ते ड्युटी चाल
ड्युटी चाल जाते खरंच आहे मग
जेव्हा आपलं वय निघून जात
हा खरंच आहे ते दिवटवाल्या तेच बाँब आहे प्रिया तशीच हे करते ना कुठं जायचं ना काही नाही खान बसा आणि झोपावाच तेवढंच म्हणे
अ प्रिया त लईच हे करती राग राग
तिला तिला असं वाटत ल एन्जॉय कराव फिराव हे करून घेव ते करून घ्या व फायदा नाही त्या नोकरीचा मला झाले म्हण आता दहा वर्ष हो झाल ना लग्नाला बी काहीच नाही दहा वर्षात काय एक दोन वेळेस गेयचे बघत ते बँंगलोर ला असताना
हा आणि तेबी आई हवी होते त एकटेच गेले बाई कोणत्या देवाला
हा केदारनाथ केदारनाथलांतर हा अे प्रियांते का
हा एकटेच नव्हती गेल्या का होते दोघ जण नुसतेच ते काय मजा येत काय एकटा असल्यावर
नाही नाही फॅमिली फिरायला म्हणा तर फ्रेंड सर्कल तरी पाहिजे सोबत हो
मग फ्रेंड फ्रेंड असलं तर माणूस शेअर करत बोलत
हा एकट असल्यावर नाही येत मजा
हा मगय आहे नुसतं गाडी तर जायचं
दोन जोड्या तरी पाहिजे मग निदान
नाही बहीण त्यांना कोणी लागत बी नाही तुम्हाला काही वाटव त्या मग
नाही नाही खरंच लागत नाही त्यांना त्यांना लागत बी नाही पुन्हा त्यांच काही द्या वाटत नाही ते दुसऱ्याचा हक्काने मागत काही बी
त्यांची त्यांची फॅमिलीच लागते त्यांना बस
हा आता तोंडावरला पन्नास वीस वर्षप म्हणजज जा ना म गडी घेऊन तुथं पुढं जाचं दाहेब हे म्हणते नको बाबा ज्यांचे घेऊन जा त्यांच्या घरी उचतर त्या गाडीत जीव राहतो म्हणे आणतो पण कशी काय वई कायडी सर सरी म
नाही बरोबर आहे ना त्यांच झाऱ्या होट राहत काय कर.
हा ते याच्या वेळेस आपण दांडिया खेळायला न्हव जात का?
हा.
तेव्हा मग तिला बोलायला लागल मग परजे आता टिपरी होती परी ना अश आल्ला असं गाडीला तर लेकर खेळतेस ना.
हा
थोडीशी गा झाक झाकलेली ती गाडी थोडा सग गाडीला वाली तिच्याकडून लागली जेव्हा बई गाडी फोडच काय एवढडी मलमागाची म्हण बाप फुटू रडी प्रि गाडी प्रिया म उलोक ठोकतेरी तेे अ गाडी हग होत.
का होत नाही्या चौक
चलीच काळजी काही करायचं म्हणलं क नको बाले पैसे लागते किती? खर्च आहे किती खर्च आहे मग खर्च लागतोच नाग आयुष्यमध्येध्येे नुसतंयुष्य
तना खर्चाच काय भेटणार आहे तिला असय ना. मोकळर आवटत रोज रोज फिरायला जा आवटतं.
हा त्या त्या काय मगती विष्णूजी बाई कामा जी वर आहे तर बरोबर. ऋिषषभई कोण गी तर दोघी जण इकडून होऊन गेलेले आहे ते आता इल असं तर
हा.
म त्या अस सिक्रेट न कि मी शेअर करता येई सोबत वर वर तही तही तही तही पण मग त्या असं दोघी जणी राांधला एका विचारान मग ते दोघी एकामेकीची कामं करू लागत हा हनुस तल लाध्येे खरंच. बई त प लहान बरगत किती बारीक तुून पाहिलं का हो.
बारीकणते ते डोकं कस होते लंबूच लंबू
हो त खिळच डोक तसेच तिचे पोराचे डोके तसेचव मोठठाली
हो नाही की यांचं तरी थोडं गोल आहे पण याचं वासूलंबड य ते माकडावानी
हा तेतीस तर पुूर मागडच पिलुच.
हो तू राहतो सु बर मी परवात देव शुभा आहे ना. बारवाचे दिवशी पाहिलं काय घर गोळ झा.
हा कलर बीलरला चांगला आहे पण बाई मग खाटपीठ बी चांगली होती बाहिती स्वपनला त्याची टीप होती तिची
आईकड आमहीक करत नऊ महिने पण काय?
हम्जे. मग विष्णूबाईक म्हणे जसं राहिल का तसं ते केशर टाकून दूध. नारळ पाणी बदाम भिजवलेले सगळं ती पाासल्यार मग काय नाही म्हणाला जाऊ दे.
राश नाही ऍक्टिव्ह नाहीलं एवढ.
हा हाय कलरला चांगलं. पण मग असं हे नाही ना आज लेकरं किती गच गोड गोड लेकरं आता जगामध्ये
माझ भावनाचं नव्हत त्या गोडबोड हम हम्. तर आता खाऊन घेते असं काय? नाही वाटत का बाघ आला.
ती बिघा मट केली वा त तिच्यापेक्षा नवरा ज्या मटकत ते पोऱ्यांना
हजरा
हा किती म्हटत तो आमच्या घल्ली दार्याला ते फोटो दाखव पोराचे पहिले हे बा आपलं पोरगण आपलं पोरगण लगे स्वरासारखं चेन लगे असं चेन तसं चेन
ह बार खादा मी
आ. हही हो बाई खरच हे मार काढ दऊन
बाहेर किती ऍटिट्यूड न बोलतो
ह ट भ टि भ रात्री कोणाला बोलणार तन तन तंत आली लगेय चालले गली ति त पोरवसद्धा टेका वाटत नव्हत दुसऱ्याचा मांडीवर बोलायच थोडा पण तिरी पोरग द्या वाटत नव्हतो एखदं म्हणती हा रडतं असत असून खेळून मसत ते ग म्हणते अस ह. मस्त घमंडी वाणी द्या म्हणून काशा का म्हणून
दवडावी ज नाही जऊ गोतला भाई
हा आपल्याला एकरासाठी घडली घेऊन जात बाजप दोन्ही पोरां सग पोर होती बाई त्याच्यात काय लगे मटकायच कधी ना कधी असते गल्लीमध्येध कधी ना कधी आता हे ह अरे प्रियांंत एक पोरा काढत नव्हते मी अगदीच विष्णू घेऊन आला इकडं मरा म्हणे संांळ म्हणे यादा सपनत अर्ध एक घंट म्हणे येला घरात ठूठू ठुठू नसत बे ड झाली म्हणजे बोरी कोणाकड जाईना नाही कोणाकडे येईना नाही म्हणलं लेकराला वेळेनुसार बदलावं लागतं म्हण त्यांना वातावरण दाखावं लागतं बाहेरचं
हो का?
मग ते बी ट होते ना याला त्याला बऊ बह
म हम्
आता कोमलचं त पोरगं ती कोणाकडं जात कोणी असलं लगेच चाल म्हणतो कोणी असलं कड्यार घेऊन निघतं लगेच
ह परत
जयश्री पवाराच जयश्री सर तरी समजा करू का